हा कशा आहात?
मी बरी आहे तुम्ही?
हा मी बी निवांत.
हा हा काय करताय?
काय नाही जेवण. तुम्ही? होय लवकर वेळ झालायं आज.
हा हा हा.
हम्म सकाळी डबा असतोय ना लवकर करतोय आज रविवार सुट्टी. त्यामुळं.
हो जरा पोरांंबरोबर वगैरे उशीरा जरा.
आणखी काय मगं?
आणखी काय नाही बघा चांलय ठीक.
हम्म काय करताय तुम्ही? हाय हाय आमचं बरंय. घरी असता काय? म्हणजे जॉब ते न काय?
जॉब वगैरे काही नाही घरातच आहे.
होय हम्म हम्म हम्म. घरी काय म्हणजे असंहे निस्त घरकाम.
हो म्हणजे घर काम म्हणजे काही असं नाही. असंच पोरामुळं आमचे बाळ सगळे लहान आहेत.
हा हा हा.
त्याच्यामुळे असं हे नाही. काही कुठे लहान अस जाण येत नाही एक म्हणजे मुलगी पहिली ला आहे आणि दुसरी आहे त बालवाडीत आहे तीन वर्ष
हा हा हा हा हा. लहान असल्यामुळे की नाही हां लहान असल्यामुळे जाता येत नव कुठं?
हो तेच ना म्हणजे जर असतं तर अ नक्की गेलो असतो.
हम्म हम्म हम्म किती झाले शिक्षण?
आमचं बी कॉम झालंय.
बि कॉम झालेल आहे हा हा.
हां तुमचं?
माझी बारावी झालीय परत मी पुढ शिवण क्लास तण सगळं केलोय सगळं हम्म.
शिवण क्लास वगैरे झालेल मग ब्लाऊज वगैरे सगळं तुम्हाला शि मिळत असेल? मग ब्लाऊजच तुम्ही कसं म्हणजे हे करता? अ म्हणजे डिझाईन वगैरे असं सगळं
हा डिझाईनचं ते कसे होते की सगळं पूर्ण ऑलराऊंड डिझाईन कशी पाहिजे तसे.
हा हा तुम्हाला आवड आहे म्हणून काय वाटत नाही.
होय होय आवड आहे. बाकी आणि?
बाकी तुमचे म्हणजे बाळ वगैरे लहाण आहे का?
बाळ ह नाही माझा मुलगा मोठा आहे.
हो का?
हम्म.
हा हा हा मग ते शाळा वगैरे अस कॉ कॉलेज आहे काय शाळेत आहेत?
नाही कॉलेज आहे शाळेला आहे अजून नववीला आहे.
नववीला आहे हां.
हम्म एकच आहे मुलागा मला.
हा हा हा आणि काय
हंम काय नाय बघा शेत नाही ओ शेती नाही तुमचीय
आमची आमची नाय म्हणजे आहे म सासू सासरी असून जातात. शेतात वगैरे म ते आम्ही जिथे राहतो आम्ही कोल्हापूर म्हणजे जिथ कोल्हापूरला आहे तिकडे खेडेगाव हाय त्या खेडेगावास सासू सासरे म्हणजे असं जॉब हे करतात शेती वगैरे ह्या टाईमलाच पहिल्यांदा केले त्यांनी
हा हा हा
हं
असंय व्हय.
हा हा हा
हूं हं
मग ते मला वाटलं तुमची पण तिकडे कुठे शेत हाये. तुम्ही राहता कु
नाय नाय आम्ही नाय ना का झाला शिरडनमध्ये
हम्म मग तिकडे आसपास वगैरे बघण्यासारखं भरपूर काहीतरी असेल.
तिकडं तर काय ह्या ह्या साइडला तरी काय नाहीय बघण्यासारखं इकडं काही नाही बघण्यासारखं
मग कधी मुंबईला वगैरे आलेलात काय
मुंबईला नाही कधी गेल नाही हो मुंबईला
हम्म हम् हम्
मुंबईला गेल नाही कधी
ह हा मुंबईला या कधीतरी बघण्यासारखं
ह् हो का हा
म्हणजे असं अ तुम्ही असं सगळं बघितलं असेल टीव्ही मध्ये वगैरे
ते बघ हां बघितले तसं
हम्म म्हणजे असं भरपूर काय काय म्हण मंदिर वगैरे आहेत देवस्थान वगैरे खूप आहे.
हम् हम् हम
समुद्र वगैरे जसं आहे.
हम् हम् हम्.
म्हणजे असं आमचं माहेर वगैरे असं म्हणजे मुंबई आहे. आणि सासर कोल्हापूर आहेत हम्म
हम् हम् हम्
मग तिथे जास्त म्हणजे येणं जाणं असतच आमचं
हम् हम् हम
तुम्ही जोतिबाल वगैरे हे जाता का नाही
हा जाते की तिकड
हा हा हा हा. मग तुमच कुळ समिती आहे का
अ आमचं कुळस्वामी कुळस्वामी नाही सगडं पण जाते आम्ही दर होला.
हा हा हां
तुमच आहे का तुमचं मी हा हा हा जाते खरा दसऱ्याच टायमिंग ला असते ना तेव्हा जाते. तेल तेल घालायला
ह हा हा.
हमम. आणखी काय मग? पाऊस मगाशी थोडा पडून गेलाय तिकडं
हा इथे नाही एवढं म्हणजे गेल्या आठवड्यात होत. आता ह्या टाईमाला तर नाहीये अजून
हमम.
असा कुठेतरी याला पूर येईल असं वाटत होतं.
होय काय? एवढं पाऊस आहे तिकड. माझा खाऊ
बोला आवाज येतो तुम्हाला?
हा येतोय की.
हा हा.
मुलगी काय बोलत हाय वाटत.
हो लहान आहे ना तर ती अ तिला पाहिजे होत त्यासाठी बाकी आणि काय माहिती वगैरे तुमची काय?
आमची माहिती बघा मी श कुरल वाडची
हा हा.
हमम मला दिले शिरडोनमध्ये
हा हा करूनजाड म्हणजे इकड रा वाडीजवळ नरसोबा वाडीजवळ का?
हा हा तिथं बघा करूनद्वार. तिथ हाय.
वाडीला वगैरे पूर म्हणजे पाणी वगैरे येतं ना. अ पण पंच नदीच्या वगैरे मग ते कस करतात म्हणजे तिकडे असं मंदिर वगैरे वगैरे असं हे होतं तर
काय ते
म्हणजे मंदिर मंदिरात पूर्ण पाणी येतं.
होय.
मग तेव्हा ते देव वगैरे कसं काय म्हणजे पाण्यातच असतात की काय? हॅलो. हॅलो. आवाज येतो का?
हा आवाज ये ना झालाय ओ
आता येतो का?
हा यालाय.
हम्म तेच म्हटलं पाण्यात देव म्हणजे देव तिथेच असतात कि ते देवाला
नाही नाही देव हे का उचलतात कि मूर्ती.
हा हा हा.
मूर्ती उचलतात.
हो काय म्हणजे आम्हाला एवढं तिकडचं काही माहीत नाही ना म्हणून विचारल.
नाही नाही उचलतात की मुर्ती. मूर्ती उचलतात ते जिथे काय पूजा ते नसते ना
ह
हॅलो.
हॅलो.
हा ते पूजा ते नसते ना हॅलो.
हा हा.
जी पूजा त्यांन करतात हा आवाज ये ना झाला हो.
हॅलो.
हॅलो
आता येतो आवाज.
हा येतोय.
ते जी पूजा त्यांन करतात.
हा हा हा.
आणि मग उचलून कणी त्याच काय ठिकाण आहे तिथं हे करतात ठेवत्यात मग परत आणि पाणी उतरलं की नाही मग ती मूर्ती तिथं ठेवतात परत नेऊन आणि.
हा हा हां. ते ते म्हणजे अ खूप ते मंदिर वगैरे नंतर पाणी वगैरे आलं कि ते नंतर स्वच्छ च कराय लागत असेल.
होय होय स्वच्छ करत्यात की.
हा हा.
स्वच्छता असते हम्म. स्वच्छ केल्याश हे करूनेत ते लाल पाणी येऊन गेले त्यामुळे होते ना खराब हम्म.
हा हा. बोला
जेवण
हॅलो जेवण आता करणार.
हम हा हॅलो.
हा जेवण आता केलेलं आहे थोडं.
हा हा
चवळ्याच उसळ केलंय मुगाची आमटी केलीय चपाती भात. मग सकाळी सासू सासरे गेलेत ना गावी तर ते जेवण वगैरे करून गेले.
हम हम हम
ह तुमचं असं काही आज रविवार स्पेशल?
आज हाय की स्पेशल नॉन व्हेज.
म्हणजे तुम्ही म्हणजे चिकन मटण असं दोन्ही पण खाता की काय.
हा हा दोन्ही भी शक्यतो मटन खात नाही म्हणजे शक्यतो मटण अलर्जी आहे ना मटणाचा मुलगा तेवढाच एकटा खातोय.
हा हा हा हा हा
चिकन
बाकी चिकनची रेसिपी कशी करता म्हणजे तुम्ही कसं बनवता चिकन?
चिकन ची बघा. हॅलो.
हा बोला ना ऐकतेय.